ते फोन लागत नाही सबमिट केल्याशिवाय सबमिट केलो मग परत फोन लागला आत्ता म्हणजे दहा फोन झाले.
दाहा फोन झाले म्हणजे?
तीस मधलं दहा.
हा.
तीस कॉल काहीतरी होत.
ह एकीला मी म्हणल होत ती म्हणाली त वॉकइन इंटरव्ह्यूज चालू आहे ते डायरेक्ट त जाऊन द्यायचं अशा मार्केटमध्ये काय कळत नाही आपल्याना जा पुणेला आणि वॉक इन इंटरव्ह्यूज किती कंपनीज मध्ये हायरिंग चालू आहे. डयरेटयचं जायच अस.
एक मिनट ह स्टेपे एक मिनट, एक मिनट,
कट होते कॉल वे परप ह हाॅलो.
हॅलो.
हां.
सॉरी सिस्टर.
ते मे बेबी काउं झालेय का नाही काय म्हणते असं हे फोन चालू असताना आणि फोन आला तर उचल चालते?
चालते की.
पण ते काय आहे हो उपयोगच नाही नाही एक पण दे म्यूट होते.
म्युट होते बरोबर आहे.
अस दे काय ऐकल ना तुजा बाजूला बस.
आणि मी मा मित्राचा फोन आलता मित्राचा म्हणजे कामालरचा या कामामुळे मला एवढं टेन्शन आलंय मी बंद करणार आहे आणि सगळं फोकस माझ्यावर.
काय म्हणली नाही बाई हा दरोज दरोज आहे बोलु मी हॅलो.
काकी खायला द्या.
काकी खायला द्या तुला काय पाहिजे खायला ये खायला देतो.
तुला
मी माझं खाऊन पेऊन झालंय, सीताफळ तरी खा म्हणतया झाडाच आमच हाय. सारखं कालच खाल्लय, शीताफळ, हम्म. किती खायचं ते कालच खालोय, झाडाच आमच्या हाय, सारखं.
ओडसल
हम्म.
काय म्हणतेय त्याला?
तु डी तू पण बघ. कि टी सी एसच ते मूर्ख लई शानपण करू नको आणि त्या अक्षताच पण भर के रे पाप असं काय करालयस?
तुला रात्रीच काय वेळ रे जेऊन लवकर एकदा आवरांनी बस की.
हग, मी असला वाईट भोरटा झालोय केस, दाडी.
तेच भुरटाचंस ते मला माहती आहे, ते श्रेयस नाईकवाडेला जरा कॉलवर घे नाय तर भेटतोय का बघा आणि एकदाच
श्रेयस नाईकवाडे बोलत नाही श्रेयस नाईकवाडे धोकेबाज आहे, गद्दार आहे. वय ते काही सांगत नाही काही नाही नुसतं करतो करतो म्हणतोय. त्याला त्याची जीएफ आठवत्या नुसतं कराच्या टायला आणि माझला फोन लावून सगळं माझ्याकडंन सगळं काढून घेतोय.
आपण पण फोन लावायचं सोडायचं नाही आपण पण भरून घेतल्याशिवाय काम सोडायचं नाही आपण पण.
सगळं माझ्या संघ प्रवाह तासभर तासभर सगळं काढून बिडून सगळ घेतला.
काय घेतला?
म्हणजे कुठ कुठ जॉबचं काय काय बघालायस काय करालायस? रिझ्यूम येते आणि कुठं अडमिशन टाकणार आहेस कुठ किती पर्सेंटज काय आहे सगळं?
मला ते अपलोड केल्या त्या त्यालाच परत फोन करणार मी ते इन्स्टिट्यूश नेम ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये काही येतच नाही. त्यामुळे ते होईना झालय सर्टिफिकेटच विचारायचं त्याला. तो बाहेर आहे म्हणून नाही तर नंतर कर. त्याने एक मला हेज पाठवलाय, इन्फोसिसच सर्टिफिकेशन च आहे एक प्लॅटफॉर्म, फ्री सर्टिफिकेशन.
हा.
तुला लिंक पाठवतो तुला होते काय बग भरता येते काय बग?
ठीक आहे, बगुया की आपण.
हम्म त्याला थोड्या वेळेने मी फोन करणारच आहे. कि माझं ते टी सी, टी सी एसच ऍटलिस्ट त्याच्याकडनं भरून घेणार आहे.
हम्म.
टी सी एसच अटलिस्ट त्याच्याकडनं करून घेणार कारण त्यांना भरलाय त्याला माहितीय आहे. अर्धा तास. अर्धा पावन तास बोललोय आम्ही तव्हा सकाळी.
सकाळी, त्या संग कॉल होऊन मला, लय दिवस झालं.
अरे आज मी त्याला कॉल केलतो ना कामासाठी.
हा, तो वात दुपारी अ साडे दहा, अकरा वाजता झोपतन उठतोय. आवरायला त्याला बारा वाजत्यात.
हम हट आणि मला म्हणतोय कसली लाईफ चालू आहे ग तुझी भारी निवांत. आता तू आवराल्यास आतां अंगोला चालल्यास, आम आणि तो तर आवरून नाष्टा करून घरात घरला यालता तवा पाहुने अकराला.
तो, सांगतोय नव त्याला. तो निवांत दोन, तीन पर्यंत असतोय त्याच्या नंतर म सगळं प्रिपेरेशन ये सगळी चालू होत्या.
हम्मम.
मी ठरवलय, मला काम सोडायला आहे पंधरा दिवस आहेत. पंधरा दिवसाच काम सुल्यानंतर दुसरा आपल्या जॉब हातात पाहिजे. डेईला आता तास बर काल पण घेऊन बसलेलो दोन तीन ठिकाणी एक कुठ तर प्लॅटफॉर्म होता तुला दाखव तू सांगतो
ह
आ अप्लाय केलो आहे
कुठलं
कोणता पाठवणू होता नोकरी डॉट कॉम
आपल्या फीलल््डमध्ये.
हा म्हणजे आपल्या फिल्म तिथ. त्याला मग तेच म्यूच करलं रझेमे चग पाहिजे पला रिझेमेचा एक पलॅटर हे टकतो.
मला दादा बनवून दिलाय की एटीएसी.
मला हा आमची माझी मॅनेजर आहे तिने मला दिल ते.
अरेझ टेम्प्ट आहे खरं त्यात माझं एका पानातच रेझ्युम व्यवस्थेत बसवायचंात सर्टिफिकेशन स. तर एक पण त्यामुळे मी सर्टिफिकेशन आता करूया म्हणालोय. खाली सर्टिफिकेट लावलं की एक पान भरते काय.
म्हणजे दोन पेजेस आहे ते.
काय दोन पेजेस तर रेजु मी बनवायचंच नाही एकच पानाचं फ्रेशरच आहे आपण. एकाच पानाचा रेजव पाहिजे आणि लई कमीत कमी अक्षर मध्ये. अलंदादा म्हणजे माझा भाऊ आहे ना आयटी फीलडमध्ये. तो ह्यात हुशार आहे तो दिदीचा पण नटे फेंडली रेज मी बनवलेला तू कायम कुठला प ते कोडिंग युज करून करतोय.
कोडिंग
होय कोडींग येत तेला
रिझिमलसाठी
होय साईड ला हलवाला रेजम
हा हा हा
मग त्याला माझं माझं तू रेजे मी बघितलं आहेस
नाही कधी द कॉलज नाहीसतो दुखि गदार
गद्दार काय थोडे्या दिवस आधी मी केलतो पाठवलो त्याला नको म्हणला असं म्हणजे काइंड ऑफ झालतं त्याच्यासारखंच मग मला
रेफरन्स न जॉब कमी होत नाही मग
भेटू शकते की खरं मी अजून सांगत नाही त्यांणार रेफरन्स मी त्या एबल आहे का नाही माहत नाही केपेबल आहे का नाही.
तू कमी बोलता मा सांग सिरप डोट तुला कमी होईल माझा तू मी बोलतास सगळं तू अस पॉईंट टू पॉईंट शब्द म्हणाल्यास
हम
सेल्फ डाट
मला सेल्फ डाऊट ल झाले
त तेच घे तिथे माझं ट्रान्सफर झाले काय तुझ्यात काय सगळीच काय सगळीच चला तसली मिळाल्या स अटवटवाली.
आजूबाजूला माझी सगळी सेल्फ डाऊटवालीच आणि मी पण ती तीच आहे त्यामध्येच ज
अरे इंटरव्ह्यू फेस करायला यायला पाहिजे त तर मेन गोष्ट ती कम्युनिकेशन आहे मी कम्युनिकेशन करू शकतोय पण मी ब्लँक होते काम य का आताच झालेय असं थोड्या वर्षात
तब्बकीि मी ह ज्याच्यासाठी जॉब करतोय त्या कामासाठी. ते काम सोडून मला दुसरच लावलंत सुपरवायझिंग तेच दस.
मासुदवी काम का मी ना तुला.
काम कमी. प्रेस काय.? हॅलो.
दादाच्या कंपनीमध्ये पायपिंग करायची दादाच्या कंपनीमध्ये पायपिंग करायची सांग मला. माझा कॉन्टॅक्ट होईल तिथं ओमकार राणे.
हम् ओंकार राणेला कर की कॉल तू स्वतः मग.
मला नाही ह्या कंपनीत अ विचार कर. ह्या कंपनीत जर मी काम दिलो. तर माझ्याकड कॉन्ट्रॅक्ट तेवढं झालं काम दिलो तर मला सोडू देणार नाही त्यांनी.
हम्.
मला सोडायचं आहे.
सोड की सोड यातन बाहेर निघ आधीच म्हटलेलं तुला कारण तुला डो क पण नाही आता काय बोललू मी.
शटअप.
जरा आपल्या फिल्डमध्ये घुस मला पण घुसव आपण गप या आपल्या आपल्या फिल्डमध्येध्ये जाऊया. आणि शांत राहूया ती लाईफ शांत ती लाईफ जगूया.
हा.
पैशे भरून त्याप्रमाणे जाऊ या इकडे तिकडे काम शोधण्यापेक्षा गप्प कॉर्पोरेट मध्येच जा्यायचं एवढं डोक्यात ठेव.
मी जिथं आहे की नाही कंपनीत तिथं ऑफिसला चार मुली आहेत. त्या मला म्हणाल्यात तु ऑफिसला थांब. आपण ऑफिसच सगळं बघूया.
त्या म्हणणाऱ्या कणी ऑफिसवर थांब त्या एका एक दोन व सोडून बघ.
एक दोन नवऱ्याकड
अरे एक दोन वर्षात नवराकडे इकड तिकडे जात त्यात सगळी लग्न होऊन पोरी त्या.
तरी लग्न केल्या नाहीत अजून पंचवीस सव्वीस असं येजच्या आहेत.
मग काय पंचवीस सव्वीस ला कोण करतेय. सत्तावीस अठ्ठावीस लाच करायचं असतं.
हा मी ज्या मुलींच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांच्या लग्न लवकर करत्यात ग, त्यामुळे लक्षात नाही आलं मला.
हम् हम
अभी का का माझ्या दिदीचं माझ्या स्वतः दिदीचं लग्न आ सत्तावीस अठ्ठवीस मध्ये झाले.
हम् मग
ती वकील झाल्यानंतर ती बड्डेवली तिचा स्टेटस आ की मी ती बाई ती बाई वकिल आहे. वाटते कोणाला. तिला मी तोंडवर म्हणतेय
राहत का नाही मग ती तशी? वकीलचा अस ओरा वेगळा असायला पाहिजे की नाही.
हां नवऱ्या च्या प्रेशर मुळ
काय तर असतय. आपली बायको वकील आहे काय करू शकतोय. नवऱ्याला जाणीव पाहिजे. हम्म हम्म हा बॅक बोन जरा होते तसं.
त्याच्यामुळे नाही बोलता येत तेवढं. नवरा पण वकील आहे ना.
हम्म म्हणून अस आहे. वकील नसता तर मग गार झाला असता.
हम तो लगेच मग फॅमिली गो तिच्या नवऱ्याला मी धोंड्या म्हणतोय. भाऊजी बिउजी काय नाही.
का रे?
नाहीती पटत नाही
मेली गवाली मला माणसच आवडत नाही. आय जस्ट हेट अरे बरं म्हणजे एन्वयरमेंट पण ते पण असली मित्र पण नाही असले कोणच नाही बा मली गवा अलीिकडेच बर आहे म्हणून मला ती शिवाय लि जरा जरी लोक असतील तरी मी लहीुर त्यांच्या मध्ये राहू शकते नाही किंवा त्यांना हँडल करू शकत नाही असं झाले मला आता
त सवय सवय सगी भटल्या काय
अ सवय खरंच की इकडे तिकडची अ फ्रेंड आता आणि आताची जनरेशनची पूर् जरा वेगळ कर ना ते आधीची जरा जनरेशन मधले जरा मिली गोवली असते ज दुसरे काय पण म्हण
आत्ताची पण आहेत
आत्ताची पण आहेत पण माझ्या एन मोमेंट मध्ये नाहीय आहेत तेच सांगवले
हा
आणि आली तर ती मेली गोवाली तर मला सहन होत नाही तले इुशर हे काणत
त ठेवशील कशाला तसली मेल गोवाली एन्वयमेंटमध्येध्ये असायला
शेवट तेच म्हणाले नाही म्हणून मा आजबाजला
हा
हो ते जरा डोकं शांत करून मला टीसीएस फॉर्म बघूया मला जर त्यांना फोन केला तू पण माग ला आपण पण कामापुरत करायच ए आपल्याला कराच आहे कामाला आहे म्हणसते तु ल शान पण करू नको टीसी एस आहे आणि इथं भेटू शकत ीी म लक्षात ठे आपली सिनिर अर्पि पण ह तथर्ड इर झा